हा आवाज येतोय सर माझा तुम्हाला हो येतोय.
हा मला पण येतोय नाही का
हा काय चाललंय मग बाकी तुमचं काय जीवनात कसं चाललंय तुमचं सगळं बरं का
नाही ते आपली स्विफ्ट डिझायर आहे ना
हो हो हो
तिच्या काचच वरती होती नाही हो त्या काचा कशा वरती कराव तेच बघू राहिलं आम्ही त्याचं लोकेशन लावू राहिलो झाल्या
का बरं असं काय झालं तिला बॅटरी डाऊन आहे का काय त्यांची हे केली.
ते चुम जाना नाऊ
तुम्ही ते असं हात लावून वरती ढकलून द्या ना ते तर थोड्या बी वरती जाते नाही त्या तशी बी होत नाही कासर
म्हणजे ते त्या साईडच ते पूर्ण काय म्हणता ना तो सेटअप जो आहे ना बटनांचा तोच बंद पडलेला आहे म्हणजे ना आपण नाही कधी आरश हलवून बघतो हो नम आजच्या सईड सटिंग करत
बरो बर बर बरोर हो हो.
परत लॉक करायचं बटन ते सगळे कोणतेच बटनच ऑपरेट होत नाहीे.
अच्छा मग तो तो पुरा गेलाच आहे म्हणजे तोडॅशबोर्ड तो
हा पण मग ऍक्च्युली स्राज सरांचं म्हणणं असं की ते डायरेक्ट होऊन जाता असं
अच्छा म्हणजे वायर लूज झाली असेल एखाद्या वेळ नाही तर मग गेलाच असेल पूर्ण खराब होवून. ते तुम्हाला तर बघावंच लागेल आता कारण मग गा गाडी अशी ठेवता येणार नाही तुम्हाला.
हा तोच तो विषय बघू आता काय करायचं आहे ते.
तुम्ही बिल्डिंग खालीच लावा शक्यतो ती.
बिल्डिंग खालीच लावायची हे पाणी नाही गेलं पाहिजेल ना त्याच्यात मग
हो बरोबर बरोबर आणि नेमकी स्राज सरांची झाली का आपली डिझल झाली का पेट्रोल झाली.
तिचं येतं मला ऑपरेट करत ते हचं नाही उमजते तिची वायरिंग वगैरे माहती आहे मला
अच्छा अच्छा.
हा
तर मग बाकी काय कुठे गेले होते काय आज तुम्ही
नाही नाही आम्ही कुठेच नाही. तुम्ही कुठे आहे सध्या सर.
आम्ही इथे भवानी मंदिरमध्ये आलो होतो चक्करला. म्हटलो होतो चला सरांसोबत बोलूनच घेऊ.
बरं आहे चालल तुम्हाला काय घरी कधी किती वाजता जायचंय.
घरी आम्ही काय आता दहा साडे दहा पर्यंत जाऊ शकतो आम्ही.
अरे वा मस्त. चांगली गोष्ट आहे ना मग. आणि ते तुमचा कितीचा आकडा झालेला आता पंचवीस, वीस, एकवीस.
आता सध्या आमचा दहाचा झालेला आहे आकडा फक्त आणि त्याच्यात
चांगली गोष्ट आहे चला.
तेच आता प्रोसेसिंगला पडलंच आहे बाकीच परत आता तर मग ते दोन तीन कॉलच ते दिसत नाही ते पेंडिंग दिसतय त्याच्यामुळे थोडस
ओके. ते काही नाही होऊन जाईल त्याचं काही नाही फक्त तुम्ही सबमिट नका करू डायरेक्टली एकदम. करा नाही का म्हणजे तुम्हाला जास्त
ह तो महिना म्हणजे आता समजा माझ एकच राहिलय टास्क. हा तर मग ते सबमिट करायचं आहे का नाही?
आता एक राहिल्या नंतर सबमिट करायच, रिफ्रेश करायच अजून फाईव घ्यायचे. जेव्हा तुम्ही एक केलं एक कॉल केल्यानंतर तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन टास्क घेताय ते चेक केलं का तुम्ही.
नाही ना सर ते नाही आलंय फक्त त सिंगल दि
नाही नाही आता हा कॉल झाल्यानंतर तुम्ही चेक करा.
अच्छा अच्छा.
आणि तेव्हा तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन टास्क आलेले असतील.
बरं बर बर.
हो
ते पूर्णच करून घेऊ आपण त्याच्यात काय वाद नाही ते इतक्यात होता पूर्ण. बाकी मग कस चाललंय तुम्ही आता क्लासला गेलो ते मी ऐकल होतो.
हो गेलेलं तर होत आता क्लासला.
अच्छा मग किती दिवस राहिल आहे तुमचा क्लास अजून.
सर्व्हिस रोड नि जा. हॅलो
अहो सर किती दिवस राहिलाय तुमचा असा क्लास?
आता काय आता आपल्यावरती होत आहे. आपल्याला जॉब लागत नाही तेवर करायचा. जॉब लागला कि मग सोडून द्यायच.
अच्छा अच्छा ज्याच काय सर ते कीट वगैरे तुम्हाला भेटणार असेल ना.
त्याची वाटच बघत हे पण मग काय भेटायची मला तर असं वाटत नाही आता. काय काय नाही तुम्हाला
का बरं असं त्यांनी तुम्हाला सांगितलं ना की एवढ्या ड्युरेशन च्या कोर्स शिवाय आम्ही एवढ्यादिवसात तुम्हाला सर्टीफिकीट
नाही नाही तसं नाही विषय आता ते कसं झालं कि जे हायपिक होता ना तो जॉबचा तो गेलाय निघून आता याच्यानंतर जो येईल तो माझ्या अंदा आमच सांगत असं आलेलं आहे की एक तर मार्च मध्ये येईल. किंवा सप्टेंबर ऑक्टोबर येईल म्हणजे दिवाळीमध्ये बरेच जण काय करतात दिवाळीचा बोनस घेता आणि निघून जातात हो. तर मग त्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आज ते सोडून जातील तेव्हाच आपल्याला उचलायचं आपलं आपलं..
अच्छा बरबर बरबर हुशार आहेत तुम्ही खूप.
हो त्या पिरियडमध्ये चान्स एक राहील नंतर नाही तर मग डायरेक्ट जानेवारी मार्चमध्ये असतो त
अच्छा अच्छा म्हणजे जॉबच्या बेसिस वर तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल हो
हो ज जॉबच्या बेसस वरती म्हणजे आ
आणि त्यांचं प्लेसमेंटं काय ते बोलल होते का प्समेंट लावून देऊ आम्ही
हो हो म्हणजे आ समजा जर आपल्याला समजा एखाद म्हणजे लागलच कंपनी वगैरे एखादी तर तिथं आपल्याला ना समजा आपल्याला पॅकेज भेटलंय क कोणतं पण समजा चांगली कंपनी भेटलेली पण तिथं आपल्याला जर समजा एक्सपिरियन्स वगैरे लावगला तर मग ते देणार आहेत करून त्याच्यात नाहीत का
म्हणजे चांगलीच गोष्ट आहे एक्सिपिरीयन्सच्या बेसवर तर अजून चांगल पॅकेज भेटेल तुहाला
हो तेच तर करायचंय हो अ असं तसच आपण बघतोय की कुठच अ बाहेर कारता आलं तर ठीक नाही तर मग जाऊ दे आता काय
हो मग काय आता तेच मग त्यासाठी तुम्ही असे साईड जॉब नाही बघितले का त्या फीलल्डमध्ये
ते बघतो त तर आहे पण मग
हॅलो
हा तेच बघतोय पण मग असं बघू ना काय म्हणत आपलं नशिब शेवट
हो ते तर आहेच नशिब नशीब तर खूप महत्वाचं आहे हो मी तर म्हणतो नव्वद टक्के नशीब ब आणि दहा टक्के काम आहे काम तर सगळेच करतात सगळे होते अशीच गंमत आहे सर
व्यवस्थित आहेत मला असं एक म्हणायचं होतं की आता समजा मी तुम्हाला एक मदत केली तुम्ही पण मला एक मदत करून दिल्यास
नक्कीच नक्कीच लगेच त्याच्यासाठी तर मी तत्पर उभाच आहे तुमच्यासाठी त्याच्यात काय वादच नाही
हो कारण की आता का आणि आतापर्यंत तुम्हाला काहीतरी येऊन गेलेलं असेल ना सर मग तुम्ही त्याच्या बदल्यात तर आम्हाला काही पार्टी वगैरे नाही दिली
सर ते कसं आहे ते आले आणि कामात निघून गेलेय सर त्याच्यामुळेच थोडं थांबलोय की आता पुढच्या वेळेस जर का आले तर तुम्हाला नक्कीच आणि तुम्ही कुठे दिली अजून पार्टी अजून स्वराज सरांची गाडीची पार्टी बाकी आहे
हा मी कुठं दिली म्हणे आम्ही
आम्ही स्पॉन्सर केलं तुम्हाला-तुम्हाला एवढं भारी ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्ही म्हणते आम्ही कुठे दिली.
कुढे सर कुढे
जाऊ दया. आता तुम्हाला नंतर सांगेल मी आठवण कुरून दिला व
स्पॉन्सर कुठे केले मला ते सांगा तुम्ही त्याच्यावर बोलू आपण चर्चा विमर्श करू बर बर मलाच आठवत नसेल एखादे वेळेस केला असेल तुम्ही
हो
वन फि वन फिफ्ट तिच तर सर मग आपण ते ते स्वखर्चावर गेलो होतो सर.
अहो नाही हो सर वन फिफ्टी जाऊ दया.
मग टू-टू सिक्स्टीचा म्हणताय का तुम्ही
चॉकलेट.
अच्छा हो ते-ते-ते बरोबर-बरोबर-बरोबर. चॉकलेटच आठवलं हो सर बरोबर-बरोबर. हा बरोबर-बरोबर-बरोबर सर मग तुम्हाला आमही ते चॉक लेट देऊन टाकेल ना अर्ध माज्यातलं.
तर आणि वरतून. हो सर पण मग ते कस म मी वरत तो मला नंतर त म्हणजे हे. देऊ न तुम्हाला एक.
हो तुम्ही सध्या रेंजमध्ये कमीे येते वाटतं त्याच्यामुळे तुम चा आवाज थोडा कमी येतोय प मग ते नक्कीच.
अडीत तसंच ना.
नक्कीच आपण ते करू आठवलं मला हॅलो.
अरे आवरू त्याला. हॅलो-हॅलो येतोय आवाज सर.
हो सर येतोय आवाज आता तुमचा ना स्पष्ट आवाज येतोय एकदम.
ते. हा तेच आता-आता आम्ही आलेलो होतो. मामाच्या गावाला तर इथ खूप सारे हिरवे हिरवे काही ती डोंगरे काही ती झाडे काय काही ते डोगंरे. सर नाही एकदम ओके कशाला तर नाही गेलो. हे सोपय.
म शिंदे कुठे..
हो त्यांच्या गावी आले का तुम्ही का हिरावाडीतच आहे सध्या.
नाही-नाही सोप्पन गावाकडे आलो म्हणे. शंकर महाराज-महाराज स्वराज चढताना. आता जाऊ घरी थोड्या वेळला जाऊ आम्ही घरी.
हो-हो-हो
तुम्ही जा घरी मग आपण एक अजून एक राऊंड खेळूच नक्की तो काही वाद नाहीे.
हा-हा
स्वराज सर बोलताय स्टेफनी ठेवली का नाही तुम्ही स्टेफनी ठेवली का बरोबर. ती गाडीचा कवर असेल तर तुम्ही गाडीचा कवर टाकून द्या गाडीवर एकदम भारी उत्तम.
नाही-नाही आता ते काय झालं प्रमोद सरांनी ना बॉटल ठेवून दिली.
अच्छा-अच्छा
एक बॉटल घेतली. फ
हो नक्कीच-नक्कीच बरोबर म्हणजे तुम्ही बाहेर फिरायला गेले ते शक्यतो असं वाटतंय मला. हॅलो, सर आवाज येतय माझा तुम्हाला. हॅलो,
हो.
चालेल सर मी बोलतो तुमच्याशी नंतर.
हॅलो,
हॅलो, ओ सर